हा ताई येतोय-येतोय.
हम्म, बोला ना?
ते हा. अरे येतोय क्लिअर.
काय-काय? येतोय- येतोय तुमचा आवाज येतोय ना.
आहो
हो-हो येतोय ना.
हा-हां. आज आपण, आपल्या मात्र भाषे विषयी बोलूयात. म्हणजे मराठी भाषा कसं आपल्या घरामध्ये जी बोलली जात आहे भाषा नं त्याला आपली प्रथम भाषा किंवा मात्र भाषा असे म्हणतात नं.
बरोबर.
हा आणि मात्र भाषा कसं एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं चालत आलेली परंपरेन चालत आलेली असते.
ने अं ग घरामध्ये जन्मानंतर आपल्या जी घरामध्ये परिसरामध्ये आपले मग छो थोडं बाहेर जायला लागलं, की थोड मित्र-मैत्रिणी वगैरे हो तात ना त्यांच्याच हा-हो मग त्याच्यामुळं मग आपली
राहायला येणारे सगळे लोकं मराठीमध्ये बोलणं शिकूनच घेतात.
हो. आणि आपली मराठी ही तर महाराष्ट्र राज्याची, राज्यभाषा आहे ना.
हम्म.
हो आणि आपली देशातली तिसरी भाषा आहे. आणि जगातली दहावी भाषा आहे. की जी सर्वाधिक बोलली जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये तिसरी भाषाचा दर्जा आहे तिला. आणि जन्म हा मूल जन्मल्यानंतर तर घरात त्याला घरात जे बोलतात तेच शिकत, तेच मातृभाषा शिकत, आपल्याकडं आता मराठी बोलतोय आपण पण तर मराठी शिकत छोट बाळ मग ते तसं त्यांची मातृभाषा. जस, जस पुढच्या शाळेच्या ठिकाणी किंवा इतरत्र जाईल, तस मग वेगवेगळ्या भाषात त्याला अनुभवायला मिळतात फक्त.
हम्म, कसा आहे आणि शाळेमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे एज चे लोक राहतात, मुलं राहतात तस बोलणार तस शिकणार, आणि आता तर ते इंग्लिश मिडियम आहे सगळीकडे ते हिंदीच बोलतं.
हिंदीच बोलतात, सगळे हो.
हं हं
काय तर
पण आता हे, काही चित्रपट पण निघता ना हिंदीतले. ते पण मराठीमध्ये आधी करून ठेवतात. बरं का, कारण की आहे ते मराठी भाषेला महत्त्व, आता राजा शिवाजी झालं परत
मराठी मध्ये पण छान होते. उत्तम दर्जाचे आलेत ना, आता मराठी भाषा पण आपल्या महाराष्ट्रातच जास्त बोलली जाते ना दुसरीकडं गेलं तर मग इंग्लिश, हिंदी.
बघा जेवढे हिंदी पिक्चरचं टार्गेट होत नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त मराठी पिक्चर. जास्त होत. म्हणजे देऊळ बंद बघा, बाई पण भारी देवा बघा ते अग अग सुन, अग अग सासुबाई काय म्हणत्यात सुनबाई, अग अग सूनबाई सासुबाई ते एक. हं आणि मराठी महाराष्ट्रात आपल्या इतिहासावर तर भरपूरच चांगलं आहे. कारण की लोक इतिहासातले आपण इतिहास मराठीतून वाचलेला आहे. पण तो हिंदीत पण तेवढाच छान आहे. कसं की छावा पिक्चर आला
हो बरोबर आहे.
आणि आपली मराठी भाषा, ही कसं मराठी साहित्य ला एक लाभलेला मोठा वारसा आहे ना संत् ज्ञानेश्ववरांनी, ज्ञानेश्वरी मराठीध्येच लिहिली. तुकारामांचे अभंग सगळे मराठीमध्येच आहेत. म्हणजे नंतर त्यांनी केलं बहुतेक संस्कृत मध्ये वगैरे होते. पण पु. ल. देेशपांडेनी कुसुमाग्रजांनी मग ते त्यांच्या साहित्यानं, मराठी भाषा समृद्धच केली ना आपण मराठी भाषा दिन कुसुमाग्रजांची जन्मदिवस म्हणून हा साजरा करतो. तो फेब्रुवारी मध्ये कारण ते थोर कवी होते न.
हम्म, त्यांच्या कवितेतून बऱ्याच गोष्टी मी तर शिकायला
आपल्याला हो. मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो न म्हणून तर त्यांचा. म्हणजे ते आहेतच तसे मोठ्या ह्याचे.
त्याच्यामुळं हो न, आणि, आता वेगवेगळे ग्रंथ हे पण अ मराठीमध्ये लिहिले जातातच की.
बरोबर हम्म हम्म. आज जी भगवद्गीता आहे. ती सुद्धा मराठीमध्ये आहे.
हो बरोबर
संस्कृतमध्ये आहे तरी चा अर्थ मराठीमध्ये समजून सांगितलेला आहे‌.
हो हो. जरी आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या, अम म्हणजे जा ती धर्माचे लोकं राहतात वेगवेगळ्या भाषेत बोलल्या जातात. तरी पण हे मराठी भाषिकांच राज्य म्हणूनच ओळखलं जात ना आणि आ आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं मराठी भाषेला एक आगळं वेगळं स्थान प्राप्त झालेलं आहे. कि जे, ह आजपर्यंत मराठी भाषेतून खूप साहित्यकृती निर्माण झाल्यात. आणि ते सातत्यपूर्ण वाचन वगैरे पण चालू आहे त्याच.
हो.
गोव्यामध्ये गुजरातमध्ये पण थोडी मराठी भाषा काही प्रमाणात बोलली जा ते तिकडं पण.
हो बोलली जाते तिथे पण कारण आम्ही मराठी भाषेच, महत्त्व आहे ना आ म्हणजे, जे मुंबईमध्ये बऱ्याच गोष्टी होतात. त ते लोक लांबून येऊनशे इकडे कामधंदे करतात. ते मराठी बोलत नाही काय काय?
काही नाहीत बोलत हो ना त्यांना म्हणजे त्यांची मातृभाषाच नसते ना ते. आणि गोवा हे कसं आपल्या इथं जवळपास आहे ना म्हणून मग मरा मराठीला पण तिथं एक समृद्ध असा इतिहास आहे गोव्यामध्ये पण.
बरोबर ये.
हा ना मराठी भाषा ही तर खरं प्राकृत भाषेपासून तयार झालेले आहे. असं अम बरेच जण हो न त्याच्यावर
अ म्हणजे त्यांनी संशोधन ते केलेलं आहे प्राकृत भाषा असच आ प्राकृत भाषेवरूनच मराठी भाषेच म्हणजे पुढं जन्म झाला असं म्हणतात.
हो बरोबर आहे.
आणि आपण आता असं पण म्हणतो की मराठी भाषा म्हणजे देवनागरी लिपी बघ आपल्याला काई फॉर्म वगैरे असं भरायच असेल इंग्लिश मराठीमधून तर हा तर इंग्लिश आणि असं मराठी असं दिलेलं नसतं तिथं देवनागरी लिपी वाप परून लिहा असं दिलेलं असतं. काई काई आपलं बघतो आपण काई डॉक्युमेंट्स वर वगै
हा असत ना फॉर्म भरतो तेव्हा शाळेतले का असे ना कॉलेजचे असे ना त्यावर असतच
हा ना, आता जुन्या काळी पण वेगवेगळ्या म्हणजे कवी वगैरे असायचे न ते मुकुंदराज वगैरे त्यांनी विवेक सिंधू ग्रंथ लिहिलेला आहे. शंकराचार्यावर आधारित आहे तो, तर ते मराठीमध्येच पूर्ण त्यांनी निरूपण केलेलं आहे त्याच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजां च्या राज्यात पण मराठी साम्राज्याची त्यांनी मुहूर्त मेळच रोवली न
आणि स्वराज्याची राजभाषा त्यांच्या काळी पण मराठीची निवड म्हणून केली होती. त्यांनी, राजभाषा मराठीच होती. तेव्हा हो
भरपूर स्वरा स्वतः स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी भरपूर गोष्टी केल्या. आणि ते ना आपल्याला मराठीमध्ये वाचायला, ऐकायला तसंच छान वाटतं बरं का
हो वेगळ्या भाषेमध्ये नाय असं वेगळंच वाटतं जरा
हम्म
तसं आता आपले महाराष्ट्र ष्ट्रातले लोक पण बऱ्याच ठिकाणी गेलेले आहेत न तर तिकडच्या तिकडच्या भागामध्ये ते पण मराठी बोलत आहेत न.
हा
परत विग विखूरलेत जे गेलेले आहेत ते
बरोबरनं
आता मराठी भाषामुळं कसं आता अमेरिकेच्या तिकड हे पण आपल्याकडचे लोक राहतात न तर तिथल्या प्रांतामध्ये ते मराठीच बोलतात. आता त्यांना समजा दळणवळणासाठी तर इंग्रजीचा वगैरेच वापर करावा लागत अस सेल, पण अस तर ते त्यांच्या डेली युज मध्ये तर मराठीच वापरत असतील ना
वापरतात. आणि तसच असतं ओ पण ते दाखवताना असं काही काही जण फक्त ओव्हर ऍक्ट करून दाखवतात. की अरे आम्ही इकडे राहतो. मग तसच
हा
त्याच्यामुळे मातृभाषेला प्रॉब्लेम नको व्हायला. हम्म समजत नाय काय काही ना करायचं तसं करत फक्त
तसं शक्यतो पाहायला गेलो तर तसं पाहिजेलं माहितीये का आपल्याला आपल्या गोष्टी आपण जपल्या ना त्याच्या इतकं
मराठी भाषा पण जपायची गरज आहे, आपल्याला सध्या.
हम.
कारण इंग्ल इंग्रजीचा जास्त पगडा होतोय ना, इंग्रजी, हिंदी आजकाल मुलं सुद्धा बघा, कड जास्त इंग्लिश वगैरे नाही अजून येत त्यांना. हिंदीमध्ये सगळं संभाषण असतं त्यांचं.
आणि हे कार्क टोन वगैरे बघून, त्यांची हिंदी जास्त पुढं गेलेली असते.
हो
पण आपण, हं घरात पण ते हिंदी बोलायचाच कलं असतो त्यांच्यावर. मुलांचा सुद्धा असं होत.
हम्म. म्हणून ना हं जस घरातलं वातावरण ना, तसं मुलांमध्ये
मुलांवर हो, प्रभाव पडतो. त्याच ह्याचा हो बरोबर आहे. बरोबर आहे. तर दुसऱ्या भाषे बरोबरच आपल्या मराठी भाषेला पण महत्त्व देऊन सगळीकडे आपण वापरली पाहिजे की, आज काल इंग्लिशचा जमाना आहे हे तीच बोलावी असं न करता, थोडं आपल्या भाषेची पण जपवणूक केली पाहिजे.
हम्म, चालेल ताइ, चला आपला वेळ पण झाला.